हॅलो.
हाय बोल.
हॅलो.
हा ताई, येतोय का आवाज?
हा आता येतोय.
हा
तुम्हाला येतोय?
हो येतो येतोय.
हो आत्ता पण बारीकच येतोय का? तेव्हा बारीक येत होता ना.
नाही नाही नाही ठीक आहे.
आता जरा बर येतोय ह ना,
हो
पाऊस पडतोय का तिकडे?
इकडे आज ऊन आलय बघा दोन तीन दिवस पाऊस होता.
हम्म हम हम्
तुमच्या तिकडे?
आमच्या इकडे भरपूर पाऊस आहे ओ दिवसभर पाऊस एवढा वयताग आला ना ते कपडे सुकत नाही कुठल्या कुठे टाकायचे खूप काम पुरतंय त्याचं.
हो ना हो
हो ना
ते नाशिकमध्ये तर पूर आल्याय म्हणे,
हो हो नाशिकमध्ये खूप पडतो ना तिकड.
हम्म
नाशिकमध्ये पुण्यात कोकणात सगळीकडे अलर्ट सांगितलाय ना, दोन तीन दिवस पडणार आहे असं सांगितलंय हम्. तुम्ही ती न्यूज बघताय का जंतर मंतरची नाही का सध्या ते आंदोलन चालू आहे नीटच्या एक्झाम मध्ये, पेपर फुटीच.
हो पाहिलं मी पण आता गावाकडे असल्यामुळे जास्त काय फोन तिकड रेंज नव्हती
त्यामुळे जास्त काय बघितलं नाही. पण तो विषय म्हणजे आहे माहिती काय म्हणजे चाललाय काय नाही.
हो ना ते किती डेंजर झालं ना बापरे. एवढं शांततेत त्यांचं आंदोलन चाललंय तरी सुद्धा ती मुलगी लाठीचार्ज केलाना त्यांनी तर ती वारली एक मुलगी त्यांच्यातली स्टुडंट.
अ म्हणजे लाठी मारल्यामुळ का म्हणजे परीक्षेच्या ह्याच्यामुळं?
लागल्यामुळेच वारली ती तिला असं मानेला जोराची लाठी लागली होती.
होय
हो लाठीचार्ज केला तरी तो पाया पायावरच करतात ना जनरली, कमरेच्या खाली सांगितलेलं असत. पण हे स्टुडंट असून शांततेत त्यांच चाललं होतं आंदोलन त डायरेक्ट लाठी चार्जच केला त्यांनी म्हणजे ते पोलीस पण नव्हते साधे पुढे मिलिटरीतले लोक असे बोलवले होते त्यांनी आणि त्यांनी लाठीचार्ज केला ते आंदोलन संपावं म्हणून, - खूप खूप चिघकळलंय म्हणून ते, हम्म बरोबर नाही ना हे असं. गव्हर्नमेंटच असं वागणं कितपत योग्य आहे उलटं अश्या गोष्टींना सपोर्ट केला पाहिजे पेपर फुटतील तर ते लोक कसे घडवले जातील पुढे कोणत्या डॉक्टर वर आपण विश्वास तरी ठेवू शकणार का
खरे खरे
हेच ना म्हटलं त्या न्यूज विषयीच आपण बोलू
किती काय काय सगळ्या गोष्टी म्हणजे भारतामध्ये काय काय चाललंय कोणच म्हणजे अंदाजच लावू शकत नाही त्याचा आज अस तर उद्या काही होऊ शकत तिथ हम्
खरंच काहीही एकदम डेंजर काम आहे इतकं म्हणजे शिक्षण सुद्धा अस मागावं लागत पैसे देऊन किती विशेष गोष्ट आहे ना असं दुसऱ्या देशात नाही मॅडम त्यांच्या याच्यात गव्हर्नमेंटच्या स्कूलच चालतात प्रायव्हेट स्कूल हार्डली एखादीचा जर असेल तर असेल अमेरिकेत अक्षरशः गवर्नमेंट स्कूल आहेत आणि ते इतक्या छान फॅसिलिटीज देतात ना आपल्या इथल्या प्रायव्हेट ला काय करतात त मी
बरोबर आहे हु
हम्म खूप मस्त आहे तिकडे वातावरण वगैरे पण असो एज्युकेशन विषयी खूप खूप छान आहे फॅसिलिटीज वगैरे त्यांना काही विकतही घ्यावं लागत नाही एवढं शिक्षण जास्त खर्च नाही काही नाही
हो
त्यामानाने आपल्या इंडियात तर आपण ट्वेंटी ते थर्टी परसेन्ट सॅलेरी त्यातच गमावतो
बरोबर ऐ मग काय
हम्म तरीही इतकं मागावं लागतंय शिक्षक म्हणजे आज बघा ना तुम्ही आता माझ मुलगा सातवीत गेला नंतर आठवी नववी दहावी त्याच्यानंतर मला पण अस त्याच्या एक्झाम वगैरे द्यायचे तसे पेपर फुटतील तर कशावर विश्वास ठेवायचा आणि कोणतं फील्ड निवडावं तोच प्रश्न पडलेला आहे मला
प्रश्न पडतो हो मग
मग इव्हन आमचा टीईटीचा पेपर होता ना आता मागे तो सुद्धा फुटला ना
हो हो हो तो पण फुटला
तो सुद्धा पुढे गेला सगळ्या प्रकारचे पेपर फुटले एक मागून एक मोठा पेपर फुटला म्हणजे छोटे पेपर तर काय विशेष नाही त्यांच्यासाठी
हो मग काय
मग काही लगातार तीन पेपर फुटले यांना खरंच लाज वाटली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे हो
अवघड आहे असं भविष्यात कसं होणार काय माहितीय खरंच
काय बनवलय स्वयंपाकात
काय नाही स्वयंपाक मध्ये बटाट्याची भाजी केली होती आणि जरा पप्पांनी खिचडी वगैरे केली होती.
हम्म
हम हु
अरे वा तुम्ही पण बनवत असाल ना.
मी एवढं म्हणजे मला नाही इंटरेस्ट कुकिंग मध्ये शिकायचंय अजून आधीपासून कसं जास्त एवढं काही केलं नाही मी म्हणजे, स्वयंपाक घरात वगैरे मी जायचेच नाही. हा. जे असेल ते, मम्मी करून द्यायची, खायचं.
हो, तुमच्याकड त्या रानभाज्या वगैरे, पण किती छान मिळतात ना?
हो.
हो. कोणकोणत्या भाज्या मिळतात बरं आता सध्या पावसाळ्यामध्ये?
आपण घेऊ तर सगळेच असतात, पण जास्त करून आता मेथी गरगट्टा पालकाचा आपण करतो.
हो.
हम्म.
हं, हं, हं. आमच्याकडे त्या पालेभाज्या दोन, तीन सोडल्या तेवढ्या नाही मिळत, त्या पातरीची भाजी वगैरे ह्या अशा काही भाज्या आहेत त्या खरंच आरोग्यासाठी छान आहेत खाल्लेही पाहिजे, पण इथे नाही मिळत त्या.
अच्छा कशाची भाजी? पात्रीची का?
हो.
बर, हे नवीनच ऐकले मी नाव.
पाथरी म्हणतात ना, तुम्ही ते पाथरी?
नाही इकडं म्हणजे, पात्री कोणी म्हणजे म्हणत नाही.
तुमच्या कोल्हापूर कोण हाय, तुम्ही सोलापूरचा ना कोल्हापूरकडे मिळती वाटत ती. त्या, त्या ताई सांगत होत्या त्या दिवशी. पातरीची भाजी केली म्हणून बापरे.
हा, मग मी माझं कन्फ्युजन हेच झालं की रानभाज्या इकडच नाहीय शब्द पण म्हणलं ठीक आहे, पालेभाजी वगैरे असेल म्हणलं, म्हणजे
हा, ते त्यांचीच लँग्वेज थोडी माझ्यात तोंडात आली. हा, हा, हा.
बरोबर आहे, तिकडे मिळत असेल मग काय ते पात्री वगैरे?
हा, त्या गावाच्या वगैरे होत्या ना तिकडच्या कोल्हापूरच्या सांगत होत्या, भाज्यांविषयी छान माहिती सांगितली त्यांनी. त्या दिवशी. हो आमच्याकडे मेथी, पालक आणि नंतर कांदापात वगैरे आणि ती चवडाई असते म्हणे चार, पाच भाज्या असतात, दुसरं काही नाही.
आपल्याकडें पण सेम.
हे ना. हम्म. तुम्ही सिटीत राहतात का, म्हणजे प्रॉपर असं?
हा प्रॉपर सिटीत.
हा, म्हणून तुम्हाला ना बरोबर माहत नाही एवढं.
हम्म, ते कसे तिकडं गावाकडे वगैरे होते ना, हो.
हेच असतात भरपूर भाज्या.
हो ना.
हम्म.
मग आता तुमचं कसं, स्कूल टायमिंग वगैरे दिवसभर असते का शाळा?
नाही बाबा, माझी सकाळून घेतली मी सात ते सव्वा बारा आसते, पण घरी येत, येत दीड वाजतातच. स्कूल थोडीशी आठ एक किलोमीटर दूर आहे आणि हो, सेकंड थींग मीटिंग वगैरे की लांब तो टाईम निघायला वेळ ते. गडावरुन खाली येते, बिल्डिंग मधन यायलाच दहा मिनिटं लागून जाते.
हो ते आहे.
वेळ होतो दीड वाजतात घरी यायला सगळं तसचं असतं येऊन आवरायचं सगळं. तो वर मुलगा येते तीन वाजता.
अच्छा तो पण त्याच शाळेत आहे का?
नाही नाही, माझी नगरपालिकेची शाळा आहे. त्याची सी बी एस सी स्कूल आहे.
अच्छा अच्छा बर बर बरं.
तो तीनला येतो ना.
हम्म.
हम्म. त्यांचा टायमिंग वेगळा असतो. त्यांचा टायमिंग असतो नऊ ते अडीच असा असतो. आणि घरातून त्या आठ एक वाजता निघतात, कारण ते बस वगैरे अर्धा तास म्हणजे जातात ना त्यांना जायला लागते.
हां बरोबर.
हा त्याचाही डिस्टन्स तेवढंच आहे फक्त त्याचा दुसऱ्या रस्त्या आहे अपोजिट साईडला, माझा ऑपोजिट साईडला असं.
हम्म हम्म हम्म.
डिस्टन्स सेमचंय त्याचं आणि माझं.
मग काय तुम्ही कसं गाडीने वगैरे जाता का बस?
हा सध्या तरी गाडी वापरते आहे, कारण की ती शाळा जरा आत आहे ना. तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही जात एवढं आणि आता पावसाळ्याचं तर बिल कुल पॉसिबल नाहीये रस्ते वगैरे थोडेसे डेंजर आहेत. त्याच्यामुळे मग गाडी वगैरे जायचं हळूहळू, मग सकाळी लवकर उठावे लागते लवकर निघावे लागते आणि टायमिंग नाही चुकवता येत ना नाहीतर लेट मार्क लागते मग. फायदा नाही मग असं होतं. मग त्यामुळे मग न्यायची गाडी हळूहळू का होईना, थोडंसं लवकर निघायचं आपल्या हशोबाने. पण आता सध्या इतका पाऊस आहे ना दोन दिवसापासून नुसतं ओलीचं होते मी अक्षरशः रेनकोट घालून पण अर्ध ओल होतं माणूस इ
नाही तिथं, पाऊसचं तसा पडतो ना तिकडे.
हो ना. मग ते कपडे सुद्धा तसे त्या हिशोबाने डार्क वगैरे निवडावे लागतात.
हम्म.
हम्म.
नाही आणि तुम्हाला असं कलर वगैरे पण ठरवून दिले असतील ना? म्हणजे हे अ ह्या वारी हा कलर?
नाही नाही, फक्त फंक्शनल साडी वगैरे वेअर करायची. मग नंतर आपले जनरली बघा अ सूट आणि आपले पॅनट वगैरे. आणि लेगीज वगैरे अशे टाईपचे कपडे आपण घालू शक तो. साड्या वगैरे कोणी ज्याला वाटलं साड्या घालतात. कंपल्शन नाही असं कोणत्याच गोष्टीचं. फक्त जेव्हा फंक्शन असतात किंवा कोणाच्या जयंत्या वगैरे असतात, ते सेलिब्रेशनस असतात ना? मग त्या सेलिब्रेशनला ड्रेस कोड म्हणजे साडी ठरवली आहे, सगळ्या टीचरची सारखी
हम्म हम्म हम्म, अच्छा.
हम्म. ठीक आहे चालेल मॅडम टाइम ऑलमोस्ट झालेला आहे.
हो हो हो.
हो हो हो, उद्या करूयात मग नेक्स्ट कॉल.
हो चालतय ठीक आहे.
ठीक आहे चालल, ओके बाय.
बाय.